हॅलो.
हा हॅलो बोला काय करा लागलाय.
काय नाही बघा.
हा हा हा आवरून होय नाष्टातेन आवरूनच बघा आवरतयं आमच्यातली सकाळी लवकर उठत्यात. त्यामुळे आवरते पटपट आवरून मग दहाला दहा साडे दहाला म्हणजे आवरते.
हा.
हम्म तुमचं आवरून
मग काय आमचं थोडं आवरायचं आहे. थोड आवरले म तस सेल वगैरे काय ग गेला होता का नाही सेलला.
सेलला आता म्हणजे एकदा कसं पावसाळा चालू आहे त्यामुळं चालू आहेत. साड्यांच सेल कपड्यांच सेल चालू आहेत.
होय ते मान्सून सेल अस
होय होय होय होय गणपती पण
ते दसऱ्यापर्यंत मग कपडे नवीन आणून दिवाळीला नवीन कपड्यासाठी ते मान्सून सेल असतोय दरवर्षी
आत्ता घेऊन ठेवत्यात म्हणजे सणावराला नेसायला वगैरे मिळतंय म्हणून ब्लाऊज शिवून बिऊन तयार
हो हो.
खरं आता ब्लाऊज काढूनच परवडत नाही.
होय होय.
ती साडी दोन चारशे रुपयेची आणि ब्लाऊज अडीचशे तीनशे आणि पिको आणि पिको फाँल हे आणि वेगळंच.
पिको फॉल ब्लाऊज म्हटलं तर साडी बरोबर रेट याय लागलंय आता. असं झालंय असं वाटा लागलंय की साडी भारी घेतलेली बरी चार दिवस ज्यादा टिकत्या. कारण ते साधं ब्लाउज साडी पण परवडना.
होय आणि ते बरोबर म्हणजे त्यावर घातल्या ज्या त्या साडीवर घातल्याशिवाय ते बी बरोबर वाटतं नाही.
होय बरोबर वाटतं नाही.
कुठं गेले की बघा की बाहेर वगैरे गेले की जरा वेगळा ब्लाउज घेत की जरा म्हणजे अपोर्ड फिलिंग झाल्यावर जरा निर्माण होतये.
होय होय. नाही आणि आता कोण घालायचं नाहीत कोण तसं कणी काळं आता पहिला कसं काळं ब्लाऊज घातलं की किती साड्यावर चालायचं ते. आता काळ ब्लाऊज बघायला मिळेना झालंय.
काळी पांढरी दोन शिवून घ्यायची आणि कोणती पण साडी नेसायची असं च होत.
नेसायची होय आता आमच्या याच्यात असंच असायचे की दोन तीन ब्लाऊज घरात घालायचे दोन काळे दोन पांढरे दोन शिवायची आणि सगळ्या साड्यावर तेच
तेच व्हयं आणि असं म्हणजे आधी कोण एवढं काय लक्ष पण देत नाही हां काळा आणि पांढरा
नव्हतं ना काय. तू काळं पांढरंच कसं घालत्या सगळ्या साडीवर काळ्याच कसं काय असतंय म्हणतच नव्हती काय.
होय होय तेच की.
आता लगेच जरी आपण एखादी होय. एखादी खूप वर्षाची साडी जरी नेसली तरी म्हणतात कायल जुनी फॅशन. दिवसापूर्वी घेतलाय का नाही साडी तुम्ही हे असं म्हणत.
अच.
होय.
त्यामु साड्यांचा आता चालू आहे पण ती साडी काटापत्राची म्हटल्या की बायका पण भुलत्यात चारशे रुपयाला काटापद्रची साडी म्हणज कि तिच्याकड हा आपल्याकडे आपण घेऊया असं होते पण ती साडी एकदम साधी असती या. ते ब्लाऊज आणि पिकोपाला एकदा म्हणजे एक एक दोन धुनितच पूर्ण हेेत जाते साडीचं.
हो बरोबर आणि कस आता साड्या काढ. काटा पद्राच्या घेतल्या ड्रायकलिंग करा इस्त्री करा.
होय सगळं व्यवस्थित ते आणि हायचं. त्यामुळं पण आता लाडकी बहीण आहे त्यामुळं मग काय महिन्याला एखादी जरी घेतली तरी पण चालतीय.
हा हा आमचं काय बसत नाही लाडक्या बहिणीत.
बसत नाही वय हा हा ह
त्यामु आम्हाला काही नाही ते असं आहे.
ते पैसे काय म्हणजे आपल्या त्या म घरची काय विचारू शकत नाही तू.
होय होय.
त्या
बा भावान दिलेली भेट आहे त्यामुळ घर घरचे काय विचारू शकत नाहीत.
नाही. पाचशे हा मी पाचशेचे घेरले उरलेले हजार रुपये शिल्लक ठेवल्यात असं नवतयच की.
होय.
मग सिमपल घ्यायची रोजनेसाय बायकांचा असा नाही असते समम
तेचक.
म्हणजे हा अडीचशे तीनशे पर्यंत घेतली की सिमपल मध्ये. रोज नेसली तरी पण चालते ह
चालते होय. तरी सुद्धा किती महागा आहेत नाही आणि पहिला शंभर दीडशे. च्या साड्या तर काय असं म्हणजे वाटतच नाही त्या साड्या एवढ्या हे त हो हे क्वालिटी तर नाही हेच झाल्या खराब
हा म्हणजे स्वस्त लावल्या त्यांनी साड्या हा पण ती साडी एकदा तुम घात ली कि पूर्ण ते म्हणजे काय म्हणते त्या पद्धतीने ते पूर्ण स्वतःच व्हायला पाहिजे अशी आहे. अशा हाच साड्या आता एकक बायकांच्या अगोरच्या बायकांच्या बघा कि तिजोरीतल्या साड्या कधी बाहेर काढल्या की सांगतात हि यांनी घेतली ते त्यांनी घेतलेली. ते सूत आणि ह्या सुतातलाही फरक आहे.
लई फरक आहे.
त्या साडीचा काही दर पण एवढा नसतोय म्हणजे त्या काळाच्या नुसार असल दर.. पाचशे रुपये म्हणजे पण साडी हा अे जिथल्या जिथं व्यवस्थित एकदम. आता आपण एकदा दोन दोरा तर निघतोयच.
दोरात निघतोय आ स फीसक लाक ोतोय.
जास्त वेळा वापरली की ते मधन हच पडल्यावरूनच पडतंय.
हो.
असं आहे त्यामुं म्हणजे कपड्यातनी पण क्वालिटी ल हे केल्यात. आणि लावायचं म्हण शंभर शंभर दोनशे दोनशे म्हणजे एकदम त्यामु लोक पण हे होत्यात नव्ह आकर्षित होत्यात. त्यामुळे जाऊ दे, शंभर ला हाय ना घेऊया‌ अस होत.
हो, आपण कुठं जास्त दिलंय.
होय, आता मुलींच्या प्लाझोच्या पॅन्टा वगैरे बघा की. शंभरला दोन, दिडशाला. असं करून मग आपण पण विचार करतोय ना, असू दे घरात तर घालल. पण ते म्हणजे एक. एक महिना्यावर घातलं की नाही हाय असं, आणी परत, परत आणि दुसऱ्या घ्यायला पाहिजे.
होय.
असं चालू आहे.
तेच, आणि कसं होतंय, जास्त रेट अस. असल्यामुळे आपल्याला काय वाटतंय, हा आपण दिल्यात पैसे वाटतय. असं हां हॅलो! तेच की हा आपल्याला वाटत असते ना आपण हा किती? दोनशे रुपये दि तीनशे रुपये दिले पण ते आताच्या महाईच्या माना पै किरकोळ झाल्यात.
केल.
त्यामुळे ते. काय होतय लगेच कापड, पण ते आपण दोन तीनशे देऊन पण ते चालत नाही. मग ते पाचशेचेच घ्यायला लागते, मग ते जरा कापड बरं मिळतय.
होय होय. पण, आपल्याकडे आपल्या बजेटनुसार आपण घ्यायला.
होय, तेच किआणि ते घरी घालायला एवढं पाचशे. घालू वाटत नाही ना.
होय, होय, आता रोज रेग्युलर लाअसं वाटतय की सर्व सामान्य काय म्हणजे. माणसा इतिहास ना जाऊदे घरी घालायला काय होतय?
घरी घालाय, हा घरी घालायला कशाला एवढं पैसे असं पण होतय की.
तर कार्यक्रमा का म ठेवूनेतले कपडे असतातच. हो, आहे तेच की. पण आता वरा आयटि पण वेगळ्या वेगळ्या काढल्यात‌वापरा परत दुसरं घ्या, असं चालू. आणि इतरांनी म्हणजे. तर मुलांच्या अंगावर बघितलं की पण दुसरी मुलं त्यान तसलं आणली बघ. पॅन्ट मला पण पाहिजे मम्मे मला पण पाहिजे ममी.
होय चालू होय. मग त्यानुसार आणी घ्यायलाच लागतय.
ते, ते आणि वेगळंच मग. आता बड्डेच तर काय बोलायलाच नको सगळीकडे बड्डे म्हयचं वातावरण झालंय.
होय,
हा, ह्याचा बड्डे, त्याचा बड्डे, चालूच आहे.
चालुच आहे, आनी महिनाभर आधीच सांगत असतत, बड्डे आलाय माझा.
होय आणि बड्डेला मग नवीन ड्रेस नवीन. आता म्हणजे केक कापल्याशिवाय बर्थडे सेलिब्रेशन वाटतच नाही.
होय,
आपल्या बड्डे ची डेट होऊन गेल्यानंतर मग आपल्या एकी एकदा लक्षात द्यायचं. माझा या महिन्यात बड्डे होता.
होय, होय, माहीतच नसायचं ते कधी उघऊन जाते. होय,
आता आपलीच, आपल्यावरून सुधारण घ्या, आपल्याला, आपलं बड्डे काय कोण करत होतीत, आपल्या आई वडील.
होय, नाहीच की.
एवढं आर्थिक उत्पन्नच नव्हतं त्यामुंळ कोण शक्यतो आणि भाऊ. आणि भाऊ बहीण असं एक दोन एक दोन ह्यांच्यासारखं म्हणजे हे नव्हतं दोन बहिणी दोन भाऊ
हो कुटुंब हो फॅमिली मोठी ते असायचे एकेकाच करूपर्यंत बास व्हायचं त्यांना
होय आणि वापरायला हे व्हायचं ना त्याचं तु वापर तुझं तो वापर असं होत.
हो हो
आता कुठं कुटुंब पद्धती म्हणजे लहान आहे त्यामुळे सगळं हा तुझं वेगळं तुझं दफ्तर तुझं सगळं सामान तुलाच पेन्सल तुला सगळं वेगळं वेगळं असं आहे आपण दादा पेन्सिल न पण लिहून शिकलोय पण आपण ह्यांना सांगाय गेले की गप्प बस तस असते वय असं चालू करतात
च होत हो जास्त पाटी पेन्सिल होय पाटी होय प्रत्येक विषयाला वहयातेन पण लांबड्या वहया
लांबड्या आणि चित्रकलेची वही वेगळी ड्रॉ ह्याची वेगळी ते प्रयोगवही वेगळी पहिल्या सुद्धा प्रयोगवही आहे.
होय हा हा काय आता पहिली पोर पोर प्रयोग करणार आहेत.
बरं त्याच्या सगळं प्रयोग ते झाडांचं वगैरे हे म्हणजे त्यांना लहानपणापासूनच ज्ञान आहे झाडांचे म्हणजे पानं चिक्ट ह ह्या
एक
हा ह्या झाडाची पानं चिकटव त्या झाडाची पानं चिकटव असाय
असाय होय हा हा
हा ते चांगला
चांगलं आहे सोड ते कारण आता कसं झालंय अ लक्ष देत नाहीत नाही ना या झाडाकड मुलं वगैरे
हा झाडा म्हणजे सगळं आता कुठल्या झाडाला कुठलं फळ लागतं हे पण एकेकांना माहिती नाही. त्यामुळे म्हणजे मग ह लागतय शेंगा कुठ लागतात कोथिंबीर कशी त्या टोमॅटोच झाड असते एक एक जण म्हणतात. मुलं पण टायमॅटो कुठे लागतात ते पण माहिती पाहिजे ना हा ते उपक्रम बरोबर आहे पण सगळं कसं आता सगळं उपलब्ध पाहिजेत.
पहिला कसं ते एकमेकाच्या ह्याच्यातून कळतं होतं आजी वगैरे असायची. ती सांगायची आपल्या पिढीला मग सांगायची मग ते आता कसं झालंय ते हा ते आजी विभक्त कुटुंब नोकरी मु इकडे तिकडं इकडं राहणं त्यामुळ ते माहित होत नाही ना
लोक आहेत नोकरी मुळे त्यामुळे आजी आजोबाचा काय तेवढाच यात्रेला
संपर्क यात्रेला आजी आजोबा गावाकडे असले?
तरच की इतर वेळी काय नाहीच की मग ह एवढंच मुलांना माहितीय ही आपली आजी आहे ही आजोबा आहेत. गावी हे गावी असतात एवढंच माहिती आहे. पण आजी आजबांचं प्रेम आताच्या हया पीढीला मिळत नाही. आपल्याला मिळालेय भरपूर आपल्याला आईन मारलं की आपण आजीकडे जायचं रडत. मला मारली बग म्हणून
आणि पहिला कस आईपेक्षा आजी जवळची माया जास्त करणार
होय होय आणि दोन वेगळ्या दोन वेण्या वगैरे शाळेत घालायला आजीच की
आजीच होय
आणि ती आणि व्यवस्थित या पाहिजे नाही इकड इकडची वेणी हल्ली नाही पाहिजे इकडची पण नाय हल्ली पाजे व्यव तर रेबनी बिबनी बांधून व्यवस्थित आणि ते आजीन घातली तरच पसंत येणार
होय होय तेवढं असायचं आजीचं
होय म्हणजे आमच्या लहानपणीच तर आजीनच वेणी घालायची दुसऱ्या कोणी वेणी घातली की नाही ती मनालाच यायची नाही वेणी
हां
काय वेणी घातलीत अस व्हायचा आजीशिवाय चांगले घालत नाही आत्ताच्या मुलांना ह् होय जूने आता सध्या चालूच आहे कु म्हणजे कुटुंब व्यवस्थित असं चालूच आहे.
हा तेच की
कुठेतरी च चुकूनच म्हणायचं नाहीतर जरी आजी आजोबा जरी असले तरे पण हा आ तू आजी आजोबा वेगळीकडे असतात आणि मु ल त्यांच्या आई वडील वेगळे कड अस
वेगळेकडें मग ते ब बऱ्याच घरात कसं आजी आजोबा अशे पण असतात की मी काय ह्यांच आवरायचं ह्यांच्याही नाही काय आवरदे तिजं ती असं पण असतय
ते पण हाय सोडा
जे आतापर्यंत आमच्या म हा आमच्या मुलांचं आम्ही केलं तुमचं तुम्ही बघा आत्ता असं पण एकेका असतंय घरात
होय होय हाय सोडा तसं नान नाण्याला दोन्ही बाजू आहेत
नसायचं की ती पण असल तरी आजी नातवंडाच्या बाबतीत काय असं हे करत नव्हती. हा हेणी घालायच असू दे